हॅलो, हां.
हंक काय झालंय? काय करू राहिला?
काही नाही बा, बस आराम चालू सध्या.
हाव का, बाकी? का म्हण नाय म्हणता, लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज वर काय म्हणणं हाय काय?
लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज चांगला विषय आहे म्हणा आता तुम्हाला तर माझी इच्छा तर लव मॅरेज ची आहे. बा तुझी काय इच्छा आहे ते सांग.
लव्ह मॅरेज कोण पाहतय, लव्ह मॅरेज कोण इच्छात
जस म्हणजे आता जसं आता आपण पाहत आहे सध्या ज्याचं जे अरेंज मॅरेज होतय ते कसं थोडं हे हाय ना. सध्याच्या स्थितीत जशी तू न्यूज वगैरे हे का ते. त्यानुसार मला असं वाटतं लव्ह मॅरेज कराल पुढं ते. हा, हा जसे तू इन्सिडेनट्स ऐकलेयस आता कसं काय होतं ते ऑरेंज मॅरेज मध्ये.
कसे बा इन्सडेंट? कुणचे इन्स्डेंट?
तेच ते थोडं फार पुरी देत का हे मारतात वगैरे म्हणजे पोरयला जस किती आता आ रिसेंटच ते आता ते एका पोराला ढकललं होतं म्हणजे लोटलं होत तिथून पहाडावरून.
हा, हो यार ते तर आहेच म्हणा! लव मॅरेज पण मले क मला अरेंज मॅरेज मध्ये जास्त इंटरेस्ट आहे म्हजे तर लव मॅरेज सांग काही नाही पण अरेंज मध्ये लव्ह मॅरेज मध्ये कसं एवढ्या वर्षात सोबत असतात मग नंतर ते कसं मग ते नंतर मॅरेजच्या नंतर मग त्या प्रेम कमी होऊन जाते आणि मग ते मी म्हणलं डिवॉर्स बी घेतात नंतर आणि मग ते खुश बी नाही राहतलं. लव्ह मॅरेज मध्ये. लव्ह मॅरेज मध्ये क तर लग्नाच्या आधी मस्त खुश राहतात. पण लग्नानंतर मा खाली लव्ह मॅरेज झाली. ते मंग असोतेले एकदम असे पहिले म्हणजे पहिले जेवढा इंटरेस्ट दाखवतात एकमेकात तेवढा इंटरेस्ट दाखवत नाहीत. ए बस मग.
नाही ते कसं आहे मग आता जेन्युअन जर असलं
जेन्युन जर म्हणजे, खरं जर असणार जर प्रेम जर असणार तर खूप चांगलं आहे ते. ते होतील, जास्त जर समाज म्हणजे पाहायला किंवा आता तर असं टिकतात लय दिवस लव्ह मॅरेज जे आहे ना, ते लई वेळ टिकतात ॲज कम्पेअर अ अरेंज म्हणजे अरेज मॅरेज, म्हणजे सध्याचे अरेंज मॅरेज. म्हणतो, कारण की सध्याचे अरेंज मॅरेजे लग्न होऊन राहिले ते कसे कधी काय त्यांचं म्हणजे कधी ते हे डिवर्स होईन काही सांगत नाही. कारण की पोरींच्या मर्जीन का लग्न होत नाही बस. त्यांचे घरवाले जे म्हणजे घरचे ते लावून देतात लग्न. म्हणून असं माझ ओपिनियन आहे. हं
हा, तर लव्ह मॅरेज आहे म्हणंन बरोबरच आहे. काय की लव्ह मॅरेज म्हणजे पहिल्यापासून त्याला माहित राहते एक दुसऱ्याच एवढ्या वर्षी सोबत राहतात, मग नंतरही ते सोबत राहतात आणि मग खुश बी राहतात ते. त्यामुळेच बरोबर आहे. पण कसं मग, अरेंज मॅरेज मध्ये कसं म्हणजे ते एकमेकडे ओळखत नाहीत. मग लग्न झाल्यानंतरच ते जे ओळखतात. म ते मग एकामेका त्याचे इंटरेस्ट बी घेतात, ते एका दुसऱ्यात. आणि मग ते चांगली वाटते त्याला. ते अरेंज मॅरेज मध्ये एकमेकाला ओळखायला लागतात, असं वाटतं की नवीन नवीन सुरुवात नंतर मग ते लॉंग जगतात. अरेंज मॅरज नंतर तर ते गोष्ट मेन अस वाटतं मला कि बा अरेंज मॅरेज केली तर, लव्ह मॅरेज मध्ये कसं असं, लव्ह मॅरेज ते करून घेता अशे नंतर मग तेले असा पछतावा होतंय की बा हा. एवढ्या वर्षात राहिले, त्यानंतर मग पटत नाही, भांडणं होतात हे का छोट्या छोट्या गोष्टीसाठी.
हो हो बरोबर आहे म्हणा, तुझं मान्य आहे. मान्य करतो हे. तरी तरी हे समजून घ्या, आताचे म्हणा आता सध्याचे, सध्याचे लव्ह मॅरेज विषयी म्हणतो मी. पहिलेचे तर पहिले जेवढे लव मॅरेज झाले ते पाहून घेतले. ते तर आता पण तो मस्त चांगला टिकत आहे. झाली लग्न त्यांची, आता जे सत्य आहे
आनी गेल्यामहन्याचे केसेस वाढले, डवर्स चे डवॉर्सही होऊ राहिले लवमॅरीज मॅरेज वाले. अरेंज मॅरेज वाल्यांचे होऊ राहिले लव्ह मॅरेज वाल्यांचे जास्तच होऊ राहिले का डिवॉर्स कारण की ते एक्सटर्नल अफेअर गिफेअर करतात मग दुसऱ्यासोबत बी. लव्ह मॅरेज वालेबी
हं, तुझ तर ते बरोबर आहे पण आता पहा, आता जसे मी माझेे जेवढ्या कॉन्टॅक्टमध्ये मी पाहिले लव्ह मॅरेज ज्यांचे झालेत. त्यांचे कसे की, त्यांची पहिले पाासून ओळख आहे. म्हणजे आपण पहिले बेस्ट फ्रेंड. मग नंतर हे बनतात. मग नंतर आपण चांगले डीप म्हणजे होते ना. म्हणून त मण माझं म्हणणं आहे मला तर लव्ह मॅरेज असं पटते. मान्य आहे थोडंफार आहे सध्याची स्थिती पाहून.
होव ना द द कोर्टमध्ये किती केस. सले लव्ह मॅरेज अरेंज मॅरेजे हे अल्युमिनी. साठी भा भांडूराल्या बाया म्हणतात किंवा अल्युमिनि साठी मग. आता खूप पैसे मागता झाले मध्ये. म्हणतात कि डिमांड करतात वेग वेगळ्या गोष्टीच्या आ अलुमिन मध्ये. आणि म्हणजे खूप म्हजे असं बघत पैशासाठी अस. अल्युमिन म्हणजे पैशेसाठीच ते. डिव्हर्सूवाल्या आता लव्ह मॅरेज वाले अरेंज मॅरेज वाले.
ह ह पैशसाठी तर आता तर तसं तर आता काही विशेष नाही म्हणजे पैशासाठी तर. काही करायला तयार आहेते कोणी कोणी तर पैसा ते लग्न करते खात दोन मग बस काही वर्षांना. लग्न तोडतात मग नाव देतात त्यात मॅरेज होतं लव्ह मॅरेज होतं असंच काही.
हा ते तर आहेच म्हणा.
हम.
खराबस परिस्थिती चालय काय तू काय करशील मगला मॅरेज करशील का अरेंज मॅरेज करशील?
आता माझ जस आपलं बोलण झालं त्याच्यावरन माझा माइंडसेट थोडा चेंज होऊन राहिला.
हम.
बट माझ त इच्छा आहे माझ लव मॅरेजस्स कराचची. त्यानुसार मी आता तशी होणार म्हणणार काही ना काही तर होणार. आयुष्या मद्ये तशी पोरगी.
लव्ह मॅरेज कोण करायच्या म्हणजे काही कारण
कारण म्हणजे कसं म्हणजे पहिलंच.
म्हणजे आमची पहिले लव्ह मॅरेज माझे कशी इच्छा होऊय की म्हणजे माझी बोंडींग झाली पाहिजे. माणझे इकडेच चांगली बॉन्डिंग झाली माझे समज पहिले पाासूनच लग्नाच्या आधीपासूनच. माझी तर मगेग चांगलं हो ना लग्ना नंतर लग्नाच्या नंतर थोडं भारी जाणार नाइ. तेंव्हा आम्ही सगळं लग्न आधीच सगळं काही बोलून घेऊ. नंतर मग लग्न झाले असं नाही तसं नाही असं काही झालं नाही पाहिजे त्यासाठी. इच्छा आहे की मस्ं लव्ह मॅरेजच करायचं तसं असं म्हणजे अस फॉर एक्झामपल. असते ना का कोणा कोणाच्या घरी अरेंज मॅरेज झाल्यावर म्हण असते. कि काय काही वर्ष एखाद वर्ष राहतात आई बाबांसोबत नंतर मग बस. मला म्हणते ते दुसर्याकडें राहिले आई बाबाला सोडून तसं.
ह त्याच लव्ह मॅरेज झालंय बी म्हणतात मग.
हा दोंनी इकडे मग म्हणतात पण मॅरेज मध्ये कसंग आपण पहिलेच सगळं बोलून घ्याच. आपलं पहिलेस ठरते ना म्हणजे बोलण जस. अ हा समजू शकतो तू कस म्हण कस. पण एवढी बॉन्डिंगच सगळं बोलणं वगैरे मस्त होते. त्या थ्रू आपलं वाईक पडून जाते.
मले तर पण अरेंज मॅरेजस करायचे आहे कारण की. अरेंज मॅरेज केलं ना अरेंज मॅरेज एक. एकदम बेस्ट असं वाटते कारण की सगळं नवीन नवीन फ्रेश फ्रेश असते. एकामेकाला आपूण ओळखणं चालू करतो, नवीन नवीनच एकामेकाबद्दल कुल जाण चालू होते, अंडरस्टँडिंग त्यानंतर तयार होते. मग लग्न झाले म्हणजे लग्न एक जिम्मेदारीच हाय ना. तर मग अरेंज मॅरेज असो, का लव्ह मॅरेज असो. लग्नानंतर जिम्मेदारी येते माणसाला. तर मग कसा? ते मग नंतर मग अंडरस्टँडिंग होते, एकामेकाल जाणायला लागतात. केअर कराय लागते एकामेकाची अरेंज मॅरेंज नंतर, अरेंज मॅरेंज असं नवीन नवीन असलं असं एकदम चांगलं वाटायला लागते, असं दोघं एकामेकासाठी प्रेम तयार होते. हळूहळू प्रेमात जातेत एकामेकाच्या अरेंजमॅरेज नंतर